मोनिकान आत्तीला मंगळसूत्र आणली होती मोठ
म
मग ती आत्तीला लई मोठं व्हालय म्हण म्हटली.
हम्म
म्हणा लागली. मग शुभ मार्तक त्यावेळी दिलो होतो मी.
हम्म
मग आता म्हणाले मोठ लई व्हा लागलंय मला लहान आणून दे मग ते आणून द्या म्हणून सांगितलोय, अजून आणूनच द्याला नाही.
किती लांबड होतं ते.
इंच आहे छत्तीस इंच आहे.
मग किती सांगितल्या?
आत्तीनं त्याच्यापेक्षा लहान सांगितल्या मग मोनिका म्हणाली छत्तीस इंच तेवढा हाय आणि तीस इंचच पण हाय. म तीस इंचच आण म्हणून सांगितलोय आत्तीला.
आत्तीला सांगितलीस आन म्हणून?
आत्तीला पाहिजे म्हणून सांगीतलो. ग मोनिकाला घेऊन येऊन सांगितलो. म मोनिका अजून काही तिकडे गेली नाही तिला वेळ नाही जायला.
हम्म
मग गेल्यानंतर आणतो म्हटली मग त्या आधीच हाय ते अनिकेत काकांच्या बायकोला द्यायचं अश्विन काकूला.
हम्म
त्यासनी पण पाहिजे होतं.
हा हा
मग आता उद्या श्रुती आली तर घेऊन येते.
दीदी आल्या काय?
दिदी आले की दिदी फोन घेऊन बसली.
दी कि तीज्याकडं.
दिदी कानात फोन हे घालून बसली.
का
बसले इथंच माझ्याजवळ
खुट्ट खुट्ट घालून बसल्या काय म्हणालोय हा हा
वैष्णवी बरोबर बोल्लीस काय गं तू?
काल बोल्लो की.
हा हा काय म्हणालती?
काय म्हणत्या.
सगळं मित्र आल होतं त्यास सगळ्यासनी चहा करून दिलो, अन्ना अजून झोपलेत.
कुणाच मित्र आलत कोण आलतं.
तुझ्या मोनिकाच्या पप्पांच मित्र आलं होत.
हं.
मग सगळ्यासनी चहा करून द्या म्हणाय लागलं मग विनायक किल्लेदारसनी चहा काळा करून दिलो. मग पप्पा मी माझ्या मिस्टर अस माझ्या नवऱ्याला चहा करून दिलो पांढरा गोरा
हा आणि
विनायक भोजेशनी परत राजू आकाशणी
हा ह
सगळ्यासनी चहा करून दिलो.
हम्म मला अ ते हिला दिवाळीत चकल्या करत नाहीता काय,
हम्म
कसं कराय सांग की,
चकली एक किलो तांदूळ घ्यायचं,
हा
धुवायचं, धुल्यानंतर मग सोकवत ठेवायचं ते,
हा
एक किलो मध्ये हरभरा डाळ थोडीशी घालायची.
हम्म
उडीद डाळ जराशी घालायची. मग फुटाण डाळ थोडीशी घालायची.
ते पण भिजवायचं काय?
नाही नाही अ तांदूळ भाजायचं ते सोकल्यानंतर तांदुळ तांदूळ भाजायचं, हरभूरा डाळ भाजायची, उडदाची डाळ भाजायची,
मग
मग ते सगळं मिक्स करून ठेवायचं, त्यात हळखुंड जरा आपल्याला पाहिजे असलं तर घालायचं. म इथे पण चलतस आणि दौ आणयचं ते.
हा! हा!
मग ते पैसे श्रद्धा मोनिकाच आहेत. म दळ आणल्यानंतर पाणी गरम करायचं आणि मग त्यात मळायचं चटणी मीठ.
होय मी करणार आहे. बघू आता कधी करायचं माझ्यात पण ऐकू ना झालंय. चालू होते ताब. नाहीय ग बयला. माझ्यात दिसले की, खरा आवाज ऐकवि ना झालाय.